हॅलो!
आ
हा नमस्कार मॅडम. तुम्हाला माझा झा आवाज येतोय का? हा. तर आपण आपला हा एक भेटलेला आपल्याला टास्क तो कम्प्लीट करूया. तर आपण बोलू प्रवासाबद्दल.
हो.
तर प्रवास म्हणजे काय वाटते मॅडम तुम्हाला?
प्रवास म्हणजे आपण अ आ हाता जीवन म्हणजे आपला प्रवासच आहे. आहे की नाही? जिवनाची सुरुवात आपली प्रवासापासूनच आहे.
बरोबर. जे प्रवास म्हणजे काय कि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. याला आपण प्रवास म्हणणार. हे की नाही? माझ प्रवास म्हणजे क शे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवास असतात मन प्रसन्न सन्न राहण्यासाठी केलेला प्रवास. जो आपण निसर्गरम्य वातावरणामध्ये करतो आता लोक कशे अ मुला मुलांना व्हेकेशन लागली की चला बाहेर फिरायला जाऊ तर मग लोक हिल स्टेशनला जातात किंवा मग निसर्गाचा आनंद घ्यायला जातात एखाद्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी जातात आता कसे वॉटरफॉल्स वगैरे झालेले आहे तिथे जातात तिथे एकमेकांना एकमेकांसोबत काय म्हणत आपण फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करतात पर आध्यात्मिक ठिकाणी अ जातात अ देवाच्या ठिकाणी जातात आता वेगवेगळ्या गडावरती जातात देवीच्या किंवा मग वेगवेगळ्या ठिक जात आ मंदिरात जातात समजा प्रत्येक अ ठिकाणी जातात
आणि आपल्यासाठी पण म्हणजे आपल्या माइंड फ्रेश करण्यासाठी आपण जर असं बाहेर प्रवास करायला निघालो की आपल्याला निघल्या समजा आपण बसनी प्रवास करू बसनी प्रवास केला की आपल्याला समजा अशी माहिती पण भेट ती आणि जे कोणत्या, कोणत्या लोकांसोबत आपल्याला त्यांच्यासोबत संपर्कात त हो एवढ्या लोकांची आपली ओळख होते हा
धार्मिक क्षेत्रात गेलो की तीर्थ तीर्थक्षेत्राची भेट दिली जाते तिथल्या रूढी परंपरा कळतात मंदिरातली पूजा कशी करतात पर तिथे लोक कसे येतात त्याच्याबद्दल आपल्याला माहिती भेट
आण आपल्याला प्रवास म्हणजे असं आपला माइंड पण फ्रेश होतो घरापासून आपण लांब गेलो
बरोबर आता कस झालंय ना दैनंदिन जीवन खूप एकदम धका धक्कामरीच परत दग, दग होते सगळ्यात सकाळपसून ज संध्याकाळ परत कामात टाईम कसा चालला जातो काही समजतच नाही घरच्यांना टाइम दिला जात नाही परत अ आपले जे समजा रिलेटिव्ह असत रिश्तेदार असतात त्यांना पण आपण नाही टाईम देऊ शकत तर मग आपण काय करतो की प्रवासासाठी एक म्हणजे आपलं आता कस न्युक्लिअर्स फॅमिली झाले आहे विभक्त कुटुंब झालेले सगळी कडे जॉइंट फॅमिली काय राहिलीच नाही तर मग आपल्यालाच दिवाळी आली दिवाळी दसरा वगैरे आले की कसं लहान मुलांना सुट्ट्या लागून जातात जॉब वगैरेला पण भरपूर ठिकाणी सुट्ट्या दिल्या जातात पंधरा वीस दिवसाच्या तर मग आपण तेव्हा प्रवासाला जास्ती प्रियरिटी देतो किंवा तिथे जाणं आपण जास्त असं वाटाय आपल्याला की या ठिकाणाहून आपण निघू दुसऱ्या ठिकाणी जाऊ तर आपलं माइंड जरा फ्रेश डाईट रोजच्या चिंता धागधग आपल्याला राहणार नाही अ अ म्हणजे आता जायला पण आणि बघा ना आ आता अधिक अस लोक अ समजा बैलगाड्याने जाईन अ पण खूप टाईम लागुन जायचा मग मानवाने काय तिला त्याच्या सोयीनुसार रस्ते काढले परत बस कार दुचाकी यांच्या सगळे रेल्वे प्रवास हे सगळं सोप झालेलं आहे आता या जीवनात पण तरी सुुद्धा आधी लोकांना टाईम लागायचा पण लोक प्रवास करत नाहीत थांबले नाही. लोक प्रवास करतच होते कारण त्यांना माहित ती की प्रवास करणे हा आपल्या जीवनाचा किती म हत्वाचा हे आहे. भाग ये किती महत्वाचा ये भाग ये आता पण लहान मुलांच्या शिक शाळेमध्ये पण सहली जातात ट्रेनिंग साठी वर्कशॉप वगैरे असतात परत अ म्हणजे भरपूर प्रकारचे प्रवास आहे न अ हवाई जहाजाचा प्रकाश सर्वात जलद आणि लांब प्रवास करायचा असलं की कोण म्हणते की अ एरोप्लेन हवाई प्रवासच करतात म्हणजे लवकर पोहोचायचंय समजा त आता मानवांनी त्याची निर्मिती केली ना स्वतःचा टाईम वाट वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी सोय सोर निर्मिती केली आता आधी सारख क नाय की आज उद्यासाठी लगेच म्हणजे खूप अ अ खूप दिवसापासून आपल्याला हे करून ठेवाव लागेन अ बैलचाकी वगैरे शोधा लागतील. किंवा हा त्यांनी जाआ लागिन असं नाय राहिलेलं आता आता जस तंत्रज्ञान वाढ झालेली आहे तसच सगळ्याच गोष्टी समोर गेत गेल्या माळु मात
पहिले त जुन्या काळात त मॅडम घोडेच राहायचे घोड्यानी शिक जायची घोड नंतर म रिक्षा निघाल्या मग नंतर सायकल निघाल्या आता त ते गाड्या निघाल्या आता फोर व्हीलर हे ते त्याच्यात पण किती प्रवास म्हणजे भरपूर त्याच्यात ऍक्टिव्हटी निघाल्या
हो पण मग प्रत्येकाच म्हणजे प्रत्येक ठिकाणाचा प्रत्येक अ वाहनाचा प्रवास वेगळा असतो मॅडम बरोबर ना आता बसमधला प्रवास वेगडा परत आता उग्रवस मधला प्रवास पण कोणाला होतो सहन कोणाला नाय होत परत कार बस मधला प्रवास वेगळा रेल्वे मधला प्रवास वेगळा हवाई जहाज मध ला प्रवास वेगळा जल प्रवास वर्गा वेगळा बोटीमध्ये केलेला
सायकल वरून सुद्धा आता फिरायला जायचं म्हणजे प्रवास वाऱ्या निघायचा त लोक त सायकलवरच जायचे पहिले तर
हो आधी त सायकल, बैलगाडी, घोडे हेच
हम्म हो म आता शिवाजी महाराज हे ते होते गडावर जायचे तर ते याच्यामुळे याच्यानीच जायचे घोड्यांनीच जायचे ते तइकड घोड्यानीच जायची ते
आता कस प्रवासामध्ये जायचं म्हंटलं ट्रेन बसमध्ये पण जायचं म्हटलं त खूप गर्दी असते हे की नी तिथे काय केलं पाहिजे आता आपल्या बस तो पण सुरक्षित ठेवणे तेवढ जरुरी ये मौल्यवान वस्तू सुरक् ठेवाव्यात म्हणजे गरजेचं ये ना ते कारण की कशे प्रत प्रत्येक लोकांचे विचार वेगडे सारखे विचार नाय राहिलेले आता आधीचे लोक जो आदि चे लोक कस करायचे अ त्यांच या गोष्टीत हे नव्हता पण आताचे लोक कस पैसा कमवायचा
हूं नाय मॅडम आधी पण होत जुन्या काळामध्ये काय होत माहेरी जायच तर मुख्य जो माणूस होता घरातला तोच जायचा. आता कस लेडीज पण बाहेर पडायला जायला लागल्या. पहिले अस होत पहिले एक माणूस फिरून यायच आता असं नाही आता कस अ आता कोणी समजा याच्यावर असल नोकरीवर असेल आता दोघही जण असेल तर दोघांना पण जावच लागत घर सोडून. लेडीज ला पण आता खूप जास्त प्राधान्य आलेले आहे आता लेडीज सुद्धा सगळी गोष्टीकडे आता तुम्ही साध बघा पहिले मॅडम पहिले ड्रायव्हर वगैरे राहायची तर कोण राहायचं. जेंट्स आता कस लेडीज सुद्धा कंडक्टर हे ते सगळं झालेल आहे. प्लेन चालवण्याला पण लेडीज झालेला आहे. ऑटो सुद्धा आता लेडीजच झालेला आहे. अस आता लेडीजला पण प्रवास करायला बाहेर एकटीला पण अस निघावच लागत.
हो मग आधीची जनरेशन वेगळी होती ना मॅडम आधीच कस होत पुरुष तत्व जास्त होतं पुरुषांना असं वाटायच बाई काही करूच शकत नाही. ते ती कसल काय प्रवास करील ती तर फक्त घरचच काम करू शकते. घरचेच स्वयंपाक करू शकते. म्हणजे आधीच्या लोकांची मेंटॅलिटीज अशी होती की त्यांना अस वाटायच स्त्री काहीच नाही करू शकत. पण आता बघा ना तुम्ही प्रत्येक गोष्टीत प्रत्येक प्रवासात तुम्हाला स्त्री सापडतेच अस होतच नाही की कुठे स्त्री नसते म्हणून.
हो मॅडम हो.
हाय की नाही म्हणजे काय? म्हणजे स्त्रीला पण समजल ना त्यांना पण नवीन अनुभव भेट त्यांना पण व आपली स्वतःची जाणीव झाली. हो एकट्या पण निघतात.
पहिले एकजण सोबत लागायच. खूप आता वाढलेल आहे सगळ्या गोष्टी
हो बरोबर आता उलट माहितीये आहे का पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्ती पुढे तस म्हटल तर, हे की नाही आधी जे पुरुष स्त्रियांना बाहेर निघू देत नव्हते आणि आज जास्त स्त्रियायेत पुरुषांपेक्षा अव्वल ये. हे की नाही त्याच उलट त्याच त्यांच घर पण सभाळता नोकरी पण करता आणि पैशे पण पुरवता लहान मुलांना समजा त्यांच्या मुलांना. असे म्हणजे हा आपण एक प्रवासच झाला ना आधीच्या लोकांपासून तर आतापर्यंतचा हा असा प्रवास. हा पण एक प्रवासच म्हटला जाणार.
हो मॅडम हो
पूर्ण आपल्या रूढी परंपरा जपून. संस्कृती जपून. पुढे आलेली स्त्री ही प्रवासात एका प्रवासातूनच निघलेली असते.
हो म्हणून तर म्हंटल. प्रवास हा आपला जी म्हणजे सुरुवातीपासून आपला जीवनाचा पहिला प्रवास. आहे ना मॅडम हम्म
आता लहान मूल जन्माला येते त्याच्या त्याच्या मम्मीच्या पोटातून तो प्रवासच करून येत हे की नाही ते नऊ महिने वेगळे नंतरचे अ प काही महिने वेगळे. नंतर जस जसशी त्याचे ग्रोथ होऊन जाते तसे तशे त्याची एज वाढत जाते त्याचे त्याला अनुभव येता म्हणजे तो पण एक प्रवा -प्रवासच झाला. जीवनाचा प्रवासाच ए हे सगळ्या गोष्टी प्रवासाचेच रिलेट करतात.
हो म आपलं तेच ना हम् मोठं करून हे करून मुली असल्या त मुलीच लग्न करून आईवडिलांना पण तो प्रवासच करावा लागतो.
बरोबर.
ह नवरा बायकोला सुद्धा पण आपलं घर संसार चालायसाठी. एक प्रकारचा प्रवास करूनच त्यांना ते सुरुवातच ती कराव लागती प्रवासाची.
हो.
गाड्या झालं हे झालं ते झालं सन्स संसाराला ही दोन्ही गाडे सारखे असले हो मॅडम.
तेजे खूप फायदे म्हणजे खूप अशे सांग ता येणार नाय इतके कि आपल्याला इतके अनुभव भेटतात प्रवासामधून पण इतके अनुभव व्यक्ति आणि स्वतःचा विकास पण आपण त्याच्यामुळे
नवरा बायको सुद्धा एक दोन गा-गाडीची चाकच आहे. ते चांगले चालले ते त्यांच परिवार पण चांगलाच चालतो मुलं बाळ सग चांगला संस्कार होतात समजा हा एक प्रवासच हाय हा.
प्रवासच ए सगळीकडे आपण जे काही महत्वा चाय म्हणजे प्रवास हा खूप महत्त्वाचा जीवनाचा आपला खूप महत्त्वाचा भागाय. आपल्याला नवीन अनुभव देतो ज्ञान देतो आनंद भेटतो त्या त्याच्यामुळे आपल्याला हे की नाय. प्रत्येक मि तर म्हणतेना प्रत्येकाने वेळोवेळी प्रवास केलाच पाहिजे. काही तरी काही गोष्टी बाजूला ठेवून काही दिवसांनी का होईना समजा तीन महिना सहा महिने जेव्हा त्याला टाईम भेटेन तेव्हा त्यांनी थोडा का होईना प्रवास केला पाहिजे.
केला पाहिजे. त्याच्यामुळे कसं आपलं माइंड पण फ्रेश होतो घरात घरामध्ये पण आपल्याला हे होऊन जाते. आणि हे बघा प्रवास केल्यामुळे आपण आता बाहेर गेलो प्रवास केलो मुलांना पण सोबत नेलं तर आता अशा ठिकाण आपण देवाच्या ठिकाणी गेलो म्हणजे त्या ठिकाणी पण गेलो ना तर त्याच्यातून आपल्याला असंच खूप ज्ञान दिलं जाते मुलांना. हा आता प्रवाश्याच्या ठि कानी आपण जातो म ते देवाच्या ठिकाणी गेलो तिथे सुद्धा अशा काय काय अशा संस् कृती आपल्या
संस्कृती समजता समाज समजतो धर्म समजतो. सगळे म्हणजे प्रवासामुळेच आपल्याला जीवन अधिक समृद्ध वाट त -आनंदी वाटत मग कसं ना आपण प्रवासावरून समजा वापस पण आलो. त- त्याच्या आपल्याला आठवणी राहतात की आपण असं गेलोहोत आपण त या प्रवासात आपण ते केलं त्या प्रवासात आपण ते केलं एक वेगळा अनुभव भेटतो मॅडम. आपल्याला प्रवास प्रवास म्हणजे जेव्हा आपण तेव्हा करतो तेव्हा. ठीक ए मॅम मग तुम्हाला मी आशा तुम्हाला माहिती उपयुत ठरली असेल.
हो मॅडम नाय नाय खूप छान आवडली मॅडम मला तुमची माहिती वगैरे. मस्त सांगली मॅडम तुम्ही हा भेटू आपण हो.